हो मी पण बनते.
असच म, बोला.
हो, आज आपण चांगल्या सवयीचे महत्त्व, या विषयावर बोलूयात.
हो, खूप भारी विषय हा तर.
हो, अगदी बरोबर म्हणजे कसं हाय, लहानपणापासूनच चांगल्या सवय लावल्या तर, त्याच आयुष्यभर फायदा होतो.
हो अगदी बरोबर आणि सोबय ना, हा शब्द आहे ना जरी लहान असला ना. तरी त्याचा आपल्या जीवनावर हे ना, फार मोठा प्रभाव असतो.
वेळेवर नियोजन करणे, सत्य बोलणे, मोठे साधर करणे. आणि स्वच्छता राखणे, म्हणजे असे भरपूर पाहिजे आणि, तुम्ही असं केल्यानंतर तुमची सवय चांगली लागते तुम्हाला.
अगदी बरोबर. आणि प्रत्येक व्यक्तीचे ना, व्यक्तिमत्व, स्वभाव, विचार आणि भविष्य हे ना त्याच्या सवयवर अवलंबून असतात. कारण तो ना, दररोज जे काम सतत करतो ना, तीच आपली सवय बनते.
हो जो कस हाय म्हणजे, वेळ सादर करतो तोच म जीव
हा, हा पावती करतात.
आणि चांग, चांगल्या सवय ना माणसाला यश आनंद होतो, मग अजून आरोग्य आणि सन्मान मिळून पण देतात ना. तर वाईट सवय कस हाय, त्याच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण करतात. म्हणून असं म्हटले जात्यात की पेराल की तशी पिकेल, असं म्हणता ना, खुप माता. लोक खूप म्हणतात, ते मग
आजकालमध्ये कसं झा, हो. कसं झालं म्हणजे मोबाईल मग आई -वडिलांनालाना मारतात, आई वडील मारतोय प्रदर्शित करतोय मुलं पाहतात. तर तसंच करतात ना तिथं.
घेतात ते पण.
हो.
ते बरोबर आणि अंगी करता तसेच आप. पले जीवन कळते आणि ज्या सर्व व्यक्तींची त्या शारीरिक किंवा मानसिक किंवा बुध्द बौद्धिक आहे ना आणि सामाजिक विकासासाठी उपयुक्त असतात. कारण त्यांना चांगल्या सवयी पण म्हणता ना.
होय ताई, म्हणजे कसं आहे जो प्रामाणिक माणूस राहतो त्याच्यावर म्हणजे विश्वास करतात असं अस तन ते, तुम्ही जर खोटे बोलणार किंवा तुम्ही तुमच्यावर कोणी विश्वास नाही करणार.
हो, अगदी बरोबर. आणि मी फक्त चांगल्या सवयी मधे हो.. हो. बाकी गोष्टी नाही तर सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम करणे, स्वच्छता राखणे वेळेवर अभ्यास करणे व अजून सत्य बोलणे प्रामाणिक राहणे मग अजून वेळेचे महत्त्व ओळखणे, वडिलाधाऱ्यांचा आदर करणे. मग अजून पर्यावर पर्यावरणाचे पण संरक्षण करणे, इतरांना मदत करणे किंवा कष् ष्ट करण्याची तयारी ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे ना, या सर्व चांगल्या सवयीची ना उदारणे आहेत आणि हे आप पल्या अंगीकृत घ्यायला पाहिजे आपण.
होय ताईच. हो म्हणजे ते तुम्ही बरोबर सांगितलं, म्हणजे व्यायाम वगैरे होय व्यायामामुळे कसं, आहे शरीर निरोगी राहते आणि म मन आपलं मनही प्रसन्न राहतं ना.
हो.
हो. म्हणजे कसं आहे वेळेचे महत्त्वही समजणे, हे देखील एक चांगली सवय आहे.
हो ते वेळेचेच महत्व कळाले ना. ते पण एक प्रकारे खूप चांगलीच सवय आहे.
मग हो चांगल्या मित्राची सवय महत्त्वाची आहे ना ते वाईट मित्राच्या संपर्कात राहणार. होय, आपण जर किती चांगलं राहिल, तो आपल्याला बिघडवतोच.
पण चांगल्या सवयीमुळे ना, शरीर पण निरोगी आणि तंदुरुस्त पण राहते ना. सकाळी लवकर उठणे, व्यायाम, योग्यासन आणि प्राणायाम केल्याने रिरे मजबूर पण बनती, पण काही लोक करत नाही.
हा करत नाही. होस म्हणजे कसं हो शांत अस स्वभावाने पण नाती मजबूत होतात. तुम्ही शांत स्वभाव राहायला हवा तुमच्या असं चिडचिड केलं तर म्हणजे तुमच्या जवळ कोण राहणार पण नाही ना.
हा अगदी बरोबर. आणि आपण रोज आहे ना, संतुलित आहार घेत ला पाहिजे. भरपूर पाणी पिले पाहिजे. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप पण घेणे यामुळे जरा शरीराला आवश्यक पोषण पण मिळते. मग स्वच्छतेची सवय असल्याने ना अनेक संसगट जे रोग असताना, आजारांपासून पण आपल्या ना बचाव होतो स्वच्छता केली तर, ही पण एक प्रकारे खूप चांगली समय आहे. आपले आरोग्य
ते तर हायच, अगदी बरोबर, रोज थोडा प्रयत्न केला तर चांगल्या सवयी कायमस्वरूपी जळवतात
हो, अगदी बरोबर. पण त्यामुळे ना आरोगदायी सवयी पडलेल्या जीवनावर उपयोगी पण पडतात ना.
अं, आमानी सगळं हो प्रत्येकाने ना वाईट सवय सोडून चांगल्या सगळीकडे लक्ष द्यायला अस क आपण बाईक करतोय का चांगलं बाजून जास्तीत जास्त जेवढं चांगल्या सवयी लावता येईल तेवढी तर लावाय.
होय का, हा. आणि कसं आहे, आपल्या स्वच्छता, स्वच्छता जर राखली ना. तर असं म्हणतात ना की निरोगी शरीरातच निरोगी वनवास करते. हे खरंच आहे, हो. विद्यार्थ्यांचे पण जीवन हे आयुष्याच्या पाया असतो ना, त्यांनी परी असं होय करायला पाहिजे.
होय सकारात्मक विचार करायला हवाय.
हा. वेळेवर गृहपाठ करायचा, शिक्षकांचा आदर करायचा. मग वर्गात लक्षणे दे-द्यायचे पुस्त पुस्तक वाचन करायच्या, प्रश्नांची विचारण्याची सवय पण आणि वेळेचे नियोजन त्यामुळे ना विद्यार्थ्याचे सार्वंगीण विकास पण होतो.
हो, अगदी बरोबर.
हा आणि या काळात कसं आहे ना, लागलेल्या सवयी पूर्ण आयुष्यभर सोबत राहतील. त्या कुठे साथ आपल्या सोडून जातला. आणि अभ्यास बरोबरच. हा आणि अभ्यास बरोबर खेळ आणि व्यायाम आणि छंद जो जोपसल्याने पण मानसिक संतुलन ही राखते आपले.
हो.
हो.
मग तुम्ही म्हणजे कसं यायचं सकाळी पण प्रेश वाटत.
अगदी बरोबर, चांगल्या सवयी ना व्यक्तीला आत्मविश्वास पण देतात हा. अ, नम्रतेने बोलणे, हसतमुख राहणे. समय राखणे, मग इतरांचा आदर करणे, दिलेला शब्द पाळणे. आणि जबाबदारीने काम कर. यामुळे ना व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रभावी पण बनते खूप.
हो.
होय. पण चांगल्या सवयमुळे ना नेतृत्व गुण विकसित होतात आणि व्यक्ती समाजासाठी पण आदर्श ठरते ना.
नक्कीच म्हणजे कसं आहे, तुमचं चांगल्या सवय तुमचं कसं आहे सुंदर
हो तुमचा आवाज नाहीे येत आहे. हॅलो?
हो, येतोय का आता?
हा, येतोय आता बोला.
हो बघ. तेच म्हटलं की चांगलं म्हणजे आपलं जर मन स्वच्छ राहिल मन आपल्या निरोगी राहिल तर माणूस ही चांगला राहतो. त्याच्या सवयी चांगल्या असतात. आपल्या मनापासूनच आपण सुरवात करायला हवी ना!
हो अगदी बरोबर आहे. एकदम बरोबर बोललीस आणि वेळ हा ना जगातील सर्वात मौल्यवान ठेवाआहे ना तर तो ग गमावलेला पैसा परत मिळू पण शकतो पण गेलेली जी वेळ आहे ना कधीच परत येत नाही. कारण वेळेचे योग्य नियोजन करण्याची पण सवय असल्याने प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करता येते ना आपल्याला.
हो हेेच आहेच.
हा. ते आपण वेळेचा असदुपयोग करणारी व्यक्ती आयुष्यात अधिक यशस्वी ठरते.
कुटुंबातील प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागणे हे देखील एक चांगली सवय आहे. प्रेमा प्रेमान आदारने नाती अगदी घट्ट होतात.
हो अगदी बरोबर. त्यामुळे वेळेचं महत्त्व समजून हा अगदी बरोबर. समजून त्यांचा योग्य वापरता नाही येत.
हा दुसऱ्याला मदत केल्याने पण समाजात प्रेम एकाद्र वा
हो. अगदी बरोबर. चांगल्या सवय येणार. हा. आणि चांगल्या स चांगल्या स हा ते पण बरोबर आहे तुमचं. चूकान मधून पण शिकायला पाहिजे.
हो इ सुद्धा चांगली सवय लागते ना चुका मान्य करून सुधार करायला हवी.
हो हो खरंच. तर चांगल्या सवय आहे ना एका दिवसात तयार होतं नाही ना त्यासाठी सत्य सातत्य, मेहनत आणि संयम आवश्यक असतो.
मग ते त आहे आपण झाडे लावणे झाडे पाणी वाचवणे आणि प्लास्टिकचा कमी वापर करणे परत प्रत्येकाने शिकले पाहिजे.
हो हे पण बरोबर आहे. चांगला सवय ना जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण त्या माणसाला निरोगी शरीर, शांत उत्तम उत्तम व्यक्तिमत्व. चांगले शिक्षण आणि सामाजिक सामर्थ्य आणि उज्ज्वल भविष्य पण देता ना आपल्याला.
हो. होय म्हणजे कसं आहे रोज तीस वीस ते तीस मिनिट पुस्तक वाचली तरी खूप फायदा होतो याचा.
हो अगदी बरोबर. आणि प्रत्येकाने लहान मुलांपासूनच आहे ना आपल्या चांगल्या सवय ना अंगीकृत करून अ अ कारण त्यांच ना सातत्याने पालन केले पाहिजे. कारण हे ना सवय माणसाला घडवतात आणि घडलेला माणुस हेना समाज किंवा राष्ट्र आणि जग पण बदलण्याची ताकद ठेवतो ना मग.
हा आणि ताई वाटण्याची सवय लावण्या लावण्याने आपले विचार व्यापक होतात.
हो. आणि अ स्म स्मरणशक्ती पण वाढते ना त्याच्याने.
हो हे काही. चलां मंग बोलूं आपणं दुसऱ्यां टॉपिक वरं हो हो चालेल धन्यंवाद